हॅलो.
नमस्कार ताई.
हो हो येतंय.
हां हां नमस्
येतोय आवाज बोलाना. मस्त तुमच्या
आम्ही पण छान एकदम अं
हो. तुमचा आवाज
आवाज येतोय का? अच्छा! आता
का म्हण
हॅलो
हॅलो
हा आता येतोय का आवाज? हा हा आज आपण हा रेंजचा प्रॉब्लेम आहे आज आपण कोणत्या विषयावर बोलूया मग
आपण एज्युकेशनवर बोलू.
अच्छा अच्छा अ मुलांचे शिक्षणा विषयी
बरोबर
अच्छा
माझं बीएड झालेलं आहे कायच करते आज टीचर साठी
अच्छा
तर सध्या नवीन नवीन स्किम्स आहेत ज्या मुलांसाठी टीचिंग एडस यू यूज करून आपण वा मुलांना शिकवू शकतो बरोबर की नाही.
हम्म बरोबर मुलांसाठी शिक्षण हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. शिक्षण नसेल तर माणूस शून्य. ह हा म्हणजे कुठलीही गोष्ट अगदी पुस्तक त की ज्ञानच नाही तर कुठलीही गोष्ट हे पण शिकतच असो अगदी त्यां आल्यापासून माणूस मरेपर्यंत विद्यार्थीच असतो. त्यामुळे आणि यांना जर ह्या येणाऱ्या काळामध्ये टिकून राहायचं असेल सर्वाइव्ह करायच असेल तर त्यांच्यासाठी शिक्षण हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. आता कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे सगळ्यांमध्ये कि आपण विचार सुद्धा करू शकत नाही, की आपल्या वेळची कॉम्पिटिशनस आणि आत्ताचे बरोबर अगदी बरोबर. प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन हे आहेच आहे
आणि स्पर्धेच्या युगामध्ये आपण सध्या राहतो. सो मुलांना तसच अ ह एजुकेशन गरजेच
शिक्षणासाठी मेहनत घ्यायची तयारी पाहिजे माणसाची शिकण्याची जिद्द पाहिजे असेल तर परिस्थितीमध्येध्ये सांभाळून पुढे जाण्याची तयारी पाहिजे तर माणूस काही करू शकतो म्हणजे आपण आपल्या मुलांना हेच शिकवलं पाहिजे आपण काय परिस्थितीत ना पुढे आलो आणि आत्ताची पिढी यांच्यामध्ये खूप तफावत आहे सगळं त्यांना ऐत मिळत आपल्याकडे हट्ट केला की लगेचच दुसऱ्या दिवशी ती गोष्ट त्यांच्याकडे हजर असते म्हणजे शिक्षणाच्या गोष्टी असो खेळण्याच्या गोष्टी असतो किंवा अजून काही असो
सध्या मुलं काय करता येत ना जास्ती हट्टी पण झालेली आहेत पण मग डिजिटल आहे एवढं सर्व की त्यांना काही घेण घेऊन द्यायचं तर ते सुद्धा आपल्याकडे ऑनलाईन अव्लेबल आहे
अगदी बरोबर
हे सर्व त्या मुलांना जस जसं समजणार तस तस मुलं त्यांच्या इथ गोष्टींमध्ये त्यांच आयक्यू लेव्हल बनाव
बरोबर मुलांना आपणच हे पटवून दिलं पाहिजे की जर पुढे त्यांना आता जे अ आयुष्य ते जगताय किंवा आता ज्या सुखसोयी त्यांना मिळतायत आपल्याकडून त्या किंवा त्याहीपेक्षा जास्त सुख सोई त्यांना जर टिकवून ठेवायची असे किंवा हव्या आयुष्यामध्ये गरजेच्या तर त्यांना शिकणं हे महत्वाचं आहे शिक्षणा पलीकडे पर्याय नाही आणि आपण आता अनेक महाविद्यालय बघतो शाळा बघतो की ते एक मार्कांसाठी मुलांचे ऍडमिशन कॅन्सल होतात त्यांना प्रवेश दिला जात नाही एवढं अ स्पर्धा वाढलीय मुलांमध्ये
ते पण आहे आणि सध्या प्रत्येक इंग्लिश मध्ये मिडीयम असो मराठी म मिडियम असो तिची एड् म्हणून पण डिजटल स्क्रीनचा युज करतात मुलांपर्यंत ही माहिती कशी सावनी बाई हे हिच्यासाठी ये फर्स घेतात
हो अगदीच मुलांना शिक्षणाचं महत्त्व सर सुरुवातध तर घरातूनच सांगितलं गेलं पाहिजे सुरवात आदितर घरातूनच सांगितलं गेल पाहिजे आगदी आता आपण खे खेडे गावांमध्ये जरी गेलो तरी तिथे सुद्धा इतकी हुशारआपल्या म्हणजे आपल्या शहराच्या तुलनेमध्ये खेडेगावात मुलं जास्त हुशार जास्त त्यांना मेहनत घ्यायची त्यांची तयारी असते असेल त्या परिस्थितीमध्ये पुढे जायची तयारी असते काही ठिकाणी तरी परिस्थिती अशी असते की त्यांना दोन वेळेच जेवण सुद्धा मिळत नाही तरी त्यांचे आईवडील मोलमजुरी करून एक वेळचा कमवून ते त्यांना घालतात आणि त्या हेच्यावरती मुलं मेरिटमध्ये येतात तर म आपण आपल्या मुलांत पुढे अशा मुलांचा आदर्श ठेवला पाहिजे की बघा ते काय परिस्थितीन पुढे येऊन शिक्षणाला
आता हे जे पोलीस वगैरे मध्ये म्ह ते होतात हे मुली मुलं हे फार गं आई वडील हात हातगाड्यावर मजुरी करतात तर कोण कोणाचे शेत कामाला जाऊन काम करत पण म ही ण्या ज इतकी आहे ना की वडलांना बस आई वडिलांचे हे कष्ट इतके ते चांगले म्हणतात ना हा अचूमेंट करतात.
हो त्यांची मेहनत घ्या कारण त्यांनी त्यांच्या आई वडिलांना बघितलेलं असतं ते काय परिस्थिती पुढे आले त्यांच्यासाठी ते काय मेहनत घेता आहेत. हेच शिकवण आपण आपल्या मुलांना दिली पाहिजे.
बरोबर आहे आता खर तर माहिती आहे का आपण असं म्हणतो की काही लोक अध्यात्म हे करत तर तू मला सांगते. अगदी छोट्या छोट्या मुलांना श्रीकृष्णांबद्दल सगळ्या गोष्ट माहिती जे की एक टी व्ही वर पण एक शो होता आई आणि मुलांचा म्हणून ते ट्विन्स मुली होतात. त्यांनी सुद्धा असं सुंदर सांगितलं. आणि रोज रोज लाग तो पण कसो मी तर म्हणते सध्या लोकांनी बघावं अस त्या मुलाला इंग्लिश बोलण्याच नॉलेज आहे. तर त्या मुलाला धार्मिकतेची, संस्कृतीची पण माहितीआहे. या सांस्कृतिक शिक्षणाची गरज सध्या मुलांनाआहे. पण काय होतं शहरातला नाही खेड्यातल्या लोक नाशवात शहरातले मुलं काही करत नाहीत. पण ते उलट घरातल्याच मूल सर्वात
हो हो हो हे नक्कीच. आणि कसं आहे शहरातल्या मुलांना तेवढ्या सु सुविधा मिळतात की शाळा जवळ आहेत त्यांच्या बाकी सगळ्या गोष्टी शेवटी वातावरणाचा फरक पडतो, ज्या खेडेगावामध्ये वाढणारी मुलं ज्या ह्यांच्यामध्ये राहतात ज्या मुलांमध्ये वाढतात किंवा ज्या वातावरणात ती मोठी होतात तिथे त्यांना जे मिळेल त्या ह्याच्यावर त्यांना जगणं पर्याय नसतो त्यांच्याकडे तसं शहरातल्या मुलांकडे बऱ्यापैकी पर्याय असतात कि खाण्यापिण्याच्या बाबतीत, फिरण्याच्या बाबतीत चार मुलांमध्ये मिक्स होण्याच्या बाबतीत त्या हिशोबाने ते पुढचं ज्ञान आत्मसात करत जातात.
हा आणि एज्युकेशन आता हे जेे खेड्या गावातले मुलं शहरामध्ये शिकायला येतात. ह तर मी तुम्हाला सांग ते मॅक्झिमम मुलांना स्वयंपाकाचं सुद्धा शिक्षण आहे. की कसं बनून खाऊ त्रासही नाही काहीच नाही सेल्फ डिपेंड आहे, कोणाला काही त्रास होत नाही. उलट ते म्हणतात माझ्या रूम वर राहायला ये
ह ह तेच ना. शिक्षण अ अतिशय महत्वाची गोष्ट आहे, नोकरी करणं गरजेचं आहे, आपलं स्वतःचं पोट भरणं, आपल्या कुटुंबाचं पोट भरण ही नैतिक जबाबदारी हे निसर्ग चक्र चालत आलेलं आहे तेज्यासाठी आपण आता बघतो आनेक शाळा आनेक कॉलेजेस किती तरी ऑप्शन्स आहेत मुलांना इथे नाही तिथे तिथे नाही तिथे प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे प्रत्येक ठिकाणी एक एक मार्क दोन दोन मार्कांसाठी मुलं वेटिंगला असतात. इथ ऍडमिशन मिळेल का तिथे ऍडमिशन मिळेल गा आगदी तेच मेथी मेहनत ती मुलं घेत तात त्यामुळे ते अँचिव करू शकतात तिथे
पण आणि प्रॉब्लेम काय होतो सध्या तर ते ते पेपर लीक होतात वगैरे हे मेहनत करणाऱ्या मुलां साठी फार धोकादायक विचार नाही ना करनार आणि ज्यांना पेपर माहिती ऑलरेडी त्यांना त्रास होणार आसं काय होत नाही ते करूनच घेतात पण म त्रास ह्या नो नुकसान होत ना?
हो तेच ना
आणि असं सध्या तर असं प्रकार नाही ऐकायलाच येतातं पण मी माहिते की आईवडिलांनीच अशी श शिकवण द्यायला पाहिजे की आपल्यासमोर आपल्याला माहिती आहे की आपल्याला डायबिटीस हे तर आपल्यासमोर गोड आलं तरी खायचं नाही.
बरोबर अगदी बरोबर आणि एक एका व्यक्तीची चूक किती मुलांना आज त्याच नुकसान झालेलं आहे किती गोरगरिबांची मुलं बाहेर जाऊन शिक्षण घेऊन एवढ्या मो महागड्या फीज भरून ते शिक्षण घेतात क्लासेस लावतात, अभ्यास करतात, आणि एखाद्या व्यक्तीचा मूर्ख पण हा असा जर नढत असेल तर ती किती दुर्दैवी गोष्ट आहे. त्या हजारो मुलांचा विचार का येत नसेल त्या व्यक्तीच्या मनात आसं करताना पेपर फोडताना किंवा या सर्व गोष्टी करताना?
आणि माझं तर एक ठाम मत आहे महाराष्ट्रातल्या मुलांनी तर खरंच मराठी भाषेमध्ये शिक्षण घ्यावं. कारण की जे पण आज लोक मोठे झालेले आहेत ना तर हे सगळे मराठी माध्यमात शिकलेले
बरोबर बरोबर आगदी बरोबर हो हो आपणही मराठी माध्यमां मधनच तर पुढे आलोय.
आणि आत्ताच काय आहे ना नाही मी ह्या इंग्लिश मिडियम घातलेत म्हणून मी घरात हे आसं करत करत पैसा पायी पैसाही घालवतात मुलगा हुशार असेल तर ठीक प्रत्येकाची बु द्धी तर काय सारखं
सारासार विचार करून निर्णय घेत ले जात नाही फक्त बघितलं जात समोरच काय करतोय त्याच्यापेक्षा जास्त मी काय केलं जाईल माझ्याकडून हेच असतं याच्यामध्ये शिक्षणाचं महत्त्व बाजूला राहून जातं आणि मुलगा एक वेगळ्याच वळणावर जाऊन मुलं उभी असतात कि आम्ही हे करायचं कि आम्ही ते करायच
बरोबर
असो आपला वेळ झालेला आहे खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून
हो.. सेंधू येऊन छान वाटला खरंच
थँक्यू
हो